हा हॅलो.
हॅलो.
हा हा. येतय आवाज?
हा आवाज येवू नाही राहिला.
हां. येते येते. माझा येते का, तुम्हाला ते बेणं ठेव आवाज येतोय ना तिचा ठेवून दे ते. देटून खाल ठेव खाल ठेव ना.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
हॅलो.
का चालू आहे.
आ काय म्हटलं?
काय चालू आहे म्हटलं सांग म्हटलं.
बस काही नाही नाही नाही खाली नाही अंधार रे बापा. म बरं आहे, तीस कॉल कधी होतीन काय माहित.
हॅलो.
हॅलो.
काव मंग जिल्हा परिषद शाळेत म्हटलं चौथीपर्यंत शाळा नाही काय?
आहे ना!
हॅलो.
आठवी पर्यंत आहे.
आठवी पर्यंत आहे, मंग मुलं आहेत का तिथं मुली-मुलं?
आहेत ना मुलं मुली पण मग तो पोट कमी झाला ना सात म सातवीचा, आठवीचा.
हो काय?
हम्म.
पट तरी किती आहे मग तीन चार?
अ हा पहिलीच्या, दुसरीच्या, तिसरीच्या
हम्म!
हम्म चौथ पाचवीचे.
हाव ना.
हम्म. म्हणजे ते आता क्लासमध्ये घ्यायचाही असला की नाही ते पहिली, दुसरी, तिसरी एकत्रच बसवतात.
हो ना चालूच ठेवा कॉल हा.
हो हो.
भाग्यश्री ताईचा फोन आला हाय उचल तू.
म कट नाय होईन ना.
आं
कट न कट होणार नाही ना?
नाही नाही कट नाही होणार मी आत्ता तुमचा उचलला त्याचा कॉल चालू होता तरी.
हाव काय? .
हॅलो!
हम्म.
झाला कट तेयचा.
हाव काय.
हा, कट झाला म्हटलं त्या बागे. कट झाला.
हा बोलासाठी दादाला दिद दे हा.
ते लावत असतील म मला ही कॉल म्हणून
हो हे झाले की लावून दे जाऊन तेले.
तुमची किती राहे चार पा
आणखी
आं
आणखी
आठ आठ राहिले काय?
कोणाची?
हो ना? बा चालूच ठेवू मग आपण तुम्हीही लावा आणि मी हि लावतो. हम् हॅलो!
हा हॅलो!
हॅलो!
हा बोला ना.
हा बोला.
आता अस वाटते एवढं मोठे कॉल कधी होतील.
आं?
एवढ मोठे कॉल कध होती? हा आता कॉल आहेत ना म्हटलं बरेच आहे त्यासाठी कधी होती हो हो
काय म्हटलं?
मलाही फोन येऊन राहिला.
होव काय बरं.
ह
तुम्हाला कोणा देवराला?
नंबर आहे नंबर.
हाव ना? लय जणायचे झाले पण कॉल.
हा.
ह ना लय जणायचे राहिले.
खूप हो बऱ्याच जण्याचे झाले आणि काही जणिचे राहिलेच नाही.
हा.
हम्म. एक ते एक ग्रुप मधले येण्याच कराव लागते की नाही.
आ?
एक तर ग्रुपमधल्यांनाच कराव लागते ना.
अभ्यास लेखर अभ्यास करून राहिले काय?
हमम सांगा आणखीन.
काही नाही माई फिरू राहील दारात नेटवर्क साठी.
हम्
नेटवर्क आलं पाहिजे म्हणून फोन कटला नाही पाहिजे.
हा. आता बोलतात आता पाहे त्यावेेळेस
आं
यावेळेस जास्त बोलतात म्हटलं, फोन जास्त सुरू ठेवतं.
फोन चालू राहतात ना जास्त
हम्म इजत काल मदातच कुचनल ती सोडवेली
आं?
याच्यात काल म्हटलं मला
काय म्हटलं?
हॅलो. काल एकदम मंदातच म्हटलं, मला प्रश्न आले होते सोडवाले.
हो मणे हलतीव का
हम्म केले मग पुरी? केलते का मग तुम्ही? हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा केलते मग तुम्ही पूर्ण ते? हॅलो.
हा हॅलो बोला.
बोला ना बोला ना.
हा बोला ना ऐकूरायला.
हा म्हटलं ते टाक्स पूर्ण नाही झाला तरी प्रश्न कसे काय आलते काय माहित.
येतात ते मले ही आलता.
हाव ना.
होते वर्णन चालत ब ते जहाजाचा.
हां
वर्णन करा म्हणून ते गुगल सर्चचं वर्णन.
हाव ना. आता हे कॉल झाल्यानंतर अधिक दहा कॉल येतात.
काय मी म्हटलं
हे तीस कॉल झाले की अधिक दहा कॉल येतात.
हा. हाव तसच येऊ राहिलं मले.
हा मंग ते दहा कॉल संपवा लागतात.
हम्म.
हम्म.
फीस झाले नाही तुमचे?
किती
हॅलो.
हा हा म्हणजे हा दुसरा होता आता तुम्हाले.
हाव. बघते हाव हाव. नाव तर आणि
. तुमचे जेवणं राहिले असतील झाले की राहिले?
हा.
जेवणं झाले की राहिले म्हटलं.
अ मला राहिलो बाकीचे झाले. हा मी तिकडे बाहेर गावी जातो तिकडून आल्यावर त्या घटाची मीटिंग घेतली काही सुचलं नाही. कोण जेवलन आणि कोण राहिलं.
हाव ना.
मी राहीला एवढं माहित आहे.
ह ह.
पोरगा झोपेलाय काय माहित जेवलाय की नाही.
हाव.
बाहेरगावी गेलं कि लय दबदब होते ना.
मुली करत असतील ना म.
हॅलो.
काय कुत्रे वोरडू राहिले बाय.
ह इकडे बी तसच चालू आहे.
हॅलो!
हा आमचा इकडे आवाज येऊन राहिला.
हो ना रेस कु..
लो आता काल ही होतं म्हटलं सकाळी आताही तसच आहे.
मघ ना. .
आ बसव तू. बस म्हटलं मी आलीस.
हम्म.
हा जेवयला आवाज दिला म्हटलं बस.
हो का जा मग जेवण करा.
हा.
हाथ
मग लावू काय.
हा मंग लाव जा.
हॅलो. थांबा दहा सेकंद होऊ द्या नाही.
आं.
हे दहा मिनिट होऊ दे मग लावले जातं.
हम्म.
हॅलो.
हॅलो हा ह
हॅलो हा झाले म्हटलं ताई दहा. हा झा झाले म्हटलं कट करू साय हा. हो हो लावीन मी अधिक मग.
हा मी लावीन ना मग.